हो हो हो येतोय येतोय. तुम्हाला येतोय माझा आवाज? नमस्कार.
कसला तरी आवाज येतोय.
आवाज तर हॅलो.
आता नाहीय आहेेत आता शांत आहे.
हा हा. काय म्हणतात कशा आहात तुम्ही? एकदम छान.
आता काय काय चाललं काय ता आरामात.
हं काय म्हटलात?
आराम चाललाय.
आरामला थोडफार थोडाफार थोडा फार छंद ज जोपासन.
अरे वा वा कुठला छंद आहे तुमचा?
माझा छंद आहे, साधारण शिवणकाम किंवा काय बॅगस मेकिंग असं काय काय आहे.
अरे वा माझा पण सेम आहे अरे वा. चांगलंय हो हो खूप खूप सेम सेम मला पण तेच आवडत, म्हणजे कसं रिकामा वेळेमध्ये कसं आपलं हे काय करत बसला आणि दुसऱ्यांना आणि असं हे पण की पण दुसऱ्यांना आपण शिकवून त्या त्यांचं अ घर चालवू शकतात ना? याच्यावर त्यांचा बिझनेस सुरू करू शकतात, म्हणजे आता म्हणजे कस शिकवण्याचच काम वगैरे असतं थोडं फार जर आवड आहे तर मग करायचं तुम्ही काय काय बॅग चिवतात काय करतात?
अ मी बॅग शिवते त्याच्यानंतर ड्रेस शिवते ब्लाउज शिवते. पण आता एवढं खूप मशीनवर नाही बसता येत. त्याच्यामुळे कटिंग करून. दिलं मुलींना तर मुली शिवतात क्लासला येतात त्या
अरे वा! छान! छान! असत वा! वा! आणि बाहेर पण आता हो. करायलाच पाहिजे छ म्हण आप छान आहे माझं तस असता हा बॅग वगैरे पण कर. सगळं म्हणजे शिवणकाम बऱ्यापैकी असतं माझं ड्रेस वगैरे. तसं एम्ब्रॉयडरी वगैरे पेंटिंग वगैरे हे सगळ ड्रेस व करून देणं. हम ह. हा हे पण आहे आणि जर बाहेर कसं मार्केटला आता. अशन म्हटलं म्हणजे हे जुन जे आहेत ना आता सगळं परत रिपीट व्हायला लागलंय. म्हणजे आता माझ ड्रेस वर बघा आता. हाताने एम्ब्रॉयडरी केलेल्याची एक खूप पजन नाही नवीन फॅशनच आल्यासारखं झालं.
हो.
विकलं पण तसच खूप महाग जातं म्हण.
हो हो.
ट्रेंड म्हणा आपण म्हणतो ना एम्ब्रॉयडरी हाताने एम्ब्रॉयडरी केलेली किंवा पेंटिंग केलेले. हे असले ड्रेसेस लोकांना खूप आवडतात पणा आणि ते
आवाज कसला येतोय का तुमच्याकडे? हो येतोय असा एकदम वेगळाच येतोय.
ह नाही नाही म्हणजे सगळं बंद आहे उलट सगळे रूम एकदम. विच हम.
आता ब्लाउजच्या फॅशन पण बघा ना परत जास्त फुग्याची बाही.
हो हो हो आता परत आले ना ती.
नंतर गा गाऊनला पण म्हणजे उडती बाही.
हो हो उरती पण पूर्वी खूप असायचे आपल्या वेळेस ज ते अंब्रेला टाईप होत बघा मॅक्सी होती मा
हो त्याच्यानंतर त्याच्यानंतर ्री. फत किंवा पूर्ण बा म्हणजे पूर्ण मनगटा म्हण आ
स्टँ स्टँड पट्टीची जे ब्लाऊज असायच्या पूर्वी बघा. ते आता परत परत यायला लागत फॅशन मध्ये. बस. आपल्याला जे शिवणकाम करतात त्यात एक नवीन प्रकार वगर आपण म्हटलं तर एक. आपण बघला हे तर आपलं आधीच होत आपण हे आधी घालत होतो. त होतो करायला छ वाटत खर. होत म्हणजे एक प्रकारे मार्केटमध्ये जे फॅशन म्हणतो आपण त्या त्याच. पंचवीस तीस. वर्षाने परत रिपीट होत ते फक्त थोडा फार काय. काहीतरी फरक होतो त्याचं नाव चेंज असतो. हो आता त्यावेेळेस. मॅक्सी वापरत होते पूर्वी आता ते आता काय झालं ते वन पीस म्हणतात. त्याला म्हणतीच नाही काहीवेस आता. किंवा फॉक म्हणतात गाऊन म्हणतात. तेच परत रिपीट व्हायला लागलंय आता.
आता क्विल्टेड पण चालू आहे ना क्विल्ट करून त्याच्या बॅग्स करायच्या.
हो हो हो हो एकदम ते खूप छान दिसतात पण त्या आईबाग. आणि आता त्या प्लेन जर अस. काय त्याच्यावर पेंटिंग केलं जात वारली पेंटिंग आधीच ज्या आहे ती वार पेंटिंग.
हो-हो कॅनवस कॅनव्हाॅस आहे ना कॅनव्हाॅस.
हा-हा
हं म त्याच ते ऑफ व्हाईट कॅनव्हाॅस अस. तो ना त्याच्यावर त्या छो-छोट्या पर्स हातातल्या शिवून त्याच्यावर अं म्हणजे खूप
वारर्ल पेंटिंग वारली पेंटिंग आणि त्याचा पण छान आ म्हणजे आहे त्या दिसतात पण खूप सुंदर आणि त्याला डिमांड पण खूप आहे आता आपण जर कुठे एक्झिबिशनमध्ये वगैरे तर ते ड्रेसेस पण असतात वारली पेंटिंग केलेले ड्रेसेस. साड्या, पिलो कवर, बेडशीटस याच्यावर सुध्दा वारली पेंटींग हे आणि अं वारले पेंटिंग म्हणजे एकदम खूपच अ दिसायला आपल्याला जो बघ तो त्याला वाटत कि किती साधं सोप्पं आहे ते. हे ना पण ते जर ज्यावेेळेस जस करतो पेंटिंग जर शिकला. तो तर-तर मग त्याला कळत की अरे नाही हे साध सोप्प नाहीये.
त्याला पण काहीतरी हे आहे ना स्टोरी आहे ना काहीतरी करा हं-हं.
स्टोरी आहे ना मागे अं कोण अं तो आपला इथलाचं ठाण्याजवळ कुठलं ते गाव आहे असं. इथला एक पालघर हा तिथल्या त्या एका माणसा त्याने पूर्वीची ही जी कला आहे ती जोपासली. आणि त्या अक्षरशा त्याने ते आपल्या भिंतीवर वगैरे इकडे तिकडे ते काढत राहिला तो. आणि तिथून कोणी जर बघितलं त तिथून पुढे ही जी कला आहे पुढे ती चालत राहिली.
पनवेल वगैरे किंवा ह्याच्यावर पूर्ण सग्गळीकडे आता वॉ-वॉल्सवर वॉ वारली पेंटिंगच दिसतं मला.
अरे वा.
हो म्हणजे-म्हणजे असं आपण कुठे थांबलो. किंवा काय तर तिथे ते समोर लगेच वारली पेंटिंग दिसतं म्हणजे आता बहुतेक ठिकाणी तर ना मला खूप ठिकाणी म्हणजे त्या दिवशी त अं आम्ही कुठे असंच गेलो होतो फिरायला तिकडे पण अं खुप वॉ-वॉलवर
पारलिप पेंटिंग हं म बरोबरे त्याला ह ह ह ह त्या आणि हा ल्दी ना, बायकांचं
हम्म - हं
हल्ली नार वॉरली पेंटिंगला खूप डिमांड हे आणि काय असेल त्याचं पण वारली पेंटिंग नुसतच पेंटिंग नाहीये ना, त्याच्यातून पूर्वीच त्यांच ज्या याच्यामध्ये, जे काय ज्या रूढी आहे जीवन आहे, त्यांच्या काय ज्या परंपरा आहेत, किंवा त्यांचे सण कसे असतात. किंवा शेतात काम कसे करतात. सगळं-सगळं एकदम डिटेल म्हणतो ना, आपण डिटेलिंग सगळं सगळं त्याच्यामध्ये ते चित्तर तर साक्षरशा चित्रकार जो आहे ना, तो त्याच्यावर रेखवतो तो सगळं त्या वारली त्याची हो हां म्हणजे तो अक्षर त्याला म्हणजे अस तो बोलतोय आपल्याशी. कि हे आमचं असं आहे, की आम्ही असं-असं करतो. हे आमच्यामध्ये अशी पद्धत आहे अक्षरत सांगतो बोलक बोल
आणि मग त्यामुळे ते लोकांना ना भावत पण आनि त्याच्यामुळे आणि अक्षरशः आपल्या भारतातच नाहीे वारली पेंटिंग वारली पेंटिंग आपल्या परदेशात पण पोहोच हो ह्या पर्सेस म्हण बॅग्ज म्हण?
त्याला डिमांड आहे परदेशातून? खूप डिमांड हाय याला?
परदेशातनच आणि कॉटन म्हटलं ना कॉटन वर किंवा कॉटन काही तर त्याला पण अ आ डिमांड आय?
ह हो हो हो
हा हा तेच नाइ तिकडं असे लोक- पन असं खूप- झप्पक नाई आवडत तिकडे असं साद सोबर हा असं आवडत.
पडत अ आणि आता हल्ली आपल्याकडे मणजे काही लोक असतात ते सिलेक्ट लक असतात ते त्यांना हे आप प्रन आवडत असतात झकपक त्यांना नको असत हे जे सिलेक्टेड लोक असतात हा. तर हेच लोक याकडे जास्त वळतात आणि त्यांना ते आवडतात आणि ते घेतात पण तस कला आहेत खर तर आपल्या भारतामध्ये असंख्य हायत अश्या आहे का अशा म्हणजे प्रत्येक हो स्टेट म स्टेटमधला आणखी जिल्हामधला असं करत करत जर बघितल ना प्रत्येकाचीे वेगळी कलाय प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी कला हाय?
अजून ते एक माहीतीय का तुम्हाला बारीक बारीक बारीक बारीक डिझाईन करतात ते गोल परत स्टार परत गोल परत स्टार ती कुठली कला होती
ग गो गोंड गौंप वगैरे अससतल ते गऊंप दो तो एक समाज असतो ते जे गोंड कला व्हाईट टिपके टिपके टिपके जर समजा पक्षी काढला तर त्या तो? त्याच्या पूर्ण शरीर मणा काय म्हणा बारीक बारीक थीपके थीपके थीपके थीपके थीपके थीपके थीपके देत आहेत
अ हो हो बरोबर
जाने ते पूर्ण कदा आहे
मला ते खूप मला मला ते खूप पेंटिंग आवड- मणजे असं मी बघितलं आणि करायचा पण प्रयत्न केला थोडफार पण एवढं पेंटिंगच हे नाइये त्याच्यामुळे एवढं नाही जमलं अम्म
कि फक्त असं क ब्राऊन ब्राऊन कलर त्याच्यावर व्हाईट नाइ करायचं पण आता सध्या ती पूर्ण अपडेट म्हणतो ना आपण अपडेट झालं म्हणतो? तस झालं मजे बॅकग्राऊंड वेगळा कलर त्याच्यावर आणखी जो व्हाईट कलर सोडून दुसऱ्या कलर न तर ते एक नवीन खूप आणि ते सुंदर पण दिसत खर तर असं हे वारले पेंटिंगा आ शिवण काम झालं आता शिवण काम केल्यानंतर? तर त्याच्यावर मारली पेंटिंग मणजे एकमेकना रिलेटेड झालं हे सगळ हो तुमच्याशी बोलून खरंच छान वाटलं या विषय- हो धन्यवाद धन्यवाद.